हा बोला ना येतोय ना माझा आवाज? हॅलो मला येतोय तुमचा बोला. हॅलो येतोय येतोय येतोय. काही नाही कँलीवोला सांभाळतेय. हमं.
लिओ झोपला नाही का तुमचा झोपला नाही?
झोपला आता. झोपल आता दिवसभर झोपा काढलात आता.
मिल का झोपायचा?
हम्म
ह.
मी पण तिथंच झोपून गेली त्याच्या निम्ताने हा. दिवसभर आव जोपा काढतो आणि संध्याकाळीच डायरेक्ट ऊठतो. जोर उठवत नाही ना दरवाजा जर लॉक केला ना मग तर झोपूनच राहील माज वाटत दिवसभर आप पण बाहेर राहतो तवा तो फिरण तेव्हा आणि फिरत संध्याकाळ झाली का मग त्याला फिरायचं राहतं बाहेर. नाही काहीच नाही सध्या बंद हाय तिच़़.
क्लास झाला का पूर्ण?
हा क्लास दला पूर्ण मी फक्त एसटल साठी लावलेला होत ना
हा हा.
त्याच्यामुळे. रियान
मग आता तिथं नाही स्कूलला गेली ती राज पण कॉलेजला गेला आहे मामाई गेले आहे नाळेगावला. म्हणजे निघायच्याच तयारी ते पाहिले हा मग आता मीच एक ठिरा त्या आवरलाही इतक्यात जेवण झाला हो म्हणल कॉल करून घेऊ.
मी तुम्हाला करणारच होती म्हटल या कामात असतील सकाळी
आओ कामात स काल वेळ होउन गेला ना.
म तसंच होउन राहत
हा तुम्ही दोन केले, मी यक केला.
हा.
बस भरपुरच गेला मंग तो.
हा लई उशीर होत म्हटल ना, आदी आज काम आवरून घेऊ. मगच गप्पा मारु
आणि काल तुमचा भाऊ सारखा पोळी दे, भाजी दे आणि तुम्ही फोनवर बोला त्या आवाज कट व्हायचा.
त्याच्यासारखं काही ना काही नाही का म ते काही कळत नव्हतं, बोलण्याची लिंक लागत नव्हती. पण इतक्यात कुढं तुमच्या न माझ्या गप्पा झाल्या की त्या समजल्या पण नाही दोन कॉल, तीन कॉल झाले आपल्यावर.
तीन कॉल होऊन गेले इतक्यात, पण मग इकड तिकड झालं का रेंज जाते आओ फोन ची.
हा.
आणि ते शब्दही मंग तेवढ्या क्वांटिटी मध्ये पाहिजे ना.
हा ते तर आहेच असं होऊन जातं ना.
नाही बोलायचं थोड वरती बोलायचं पाच-एक मिनटं.
हा.
हम्म. तुमचे किती कॉल झाले?
झाले सहा-सात म्हणजे पाच तर काल झाले. तुम्हाला दोन केले आणि ते मामींचे चार झाले ते. तुमचे दोन आणि एक सरू मावशी असे सहा-सात झाले काल.
म्हणजे तुम्हाला लगेच पुढचं टार्गेट येऊन गेलं का?
नाई नाई अजून तिथंचय मी आत्ताशी सहा कॉला झाले माझे.
नाई नाई पण मग पहिले पाच, बरं का पहिले पाचच कॉल देता ना ते.
हा का?
हा तुमचे कशे काय जास्त झाले ना.
माझे काल सा कॉल झाले. मी अजून घेतल्यात पुढून तीन कॉल.
नाई नाई तुम्हाला एक्स्ट्रा देऊन टाकलं असेल, म लगेच पुढचं बहुतेक.
हा असंच काय असेल, का लिमिट संपत का मग नंतर?
माझही आता एक टास्क पूर्ण झाला पाच कॉलचा आणि त्याच्या पुढे लगेच परत पाच चे आलेले.
हा हा. मग मला पण काल तसच झालं ना, काल ते एक ते दहा होते असं काहीतरी येतं ते होऊन गेले, परत पुढे सुरू झाले नाही का?
हा न्यानु च आन माझं तर बोलणच झालेलं नाहीेये.
नाई तिच अन माझं पण नाही झालं काल पण हा काल पसनं ना बोलणच नाई मी पण तिच्याशी बोलली नाई. ती मला म्हणे आदि मी करून देते मग तू तू आधी माझा घे करून मग बोलू हवी म्हण मोठ नाही असं करते दिवशी पण आणि काल तर काय बोलणच नाही झालं ति पण जरा बाहेर कुणीकड गेलीली कुठेतरी तिकड याला
हा सांगत होती काल ती मला ओझरच. म्हंटलं बरंय चल काय करायचंय म्हंटलं घरी बसून तुला.
तेच ना म अ बसून काय
बुद्धीला चालना ही पाहिजे, माणसाला घरात घरातलं-घरातले काम सारखं तेवढंच
तेवढंच तिला म्हटलंय जात जा तुला पाठवीते आता.
तुम-तुमच्या वयाच्या सुद्धा म्हणे खूप लेडीज होत्या म्हणे तिथं. ट्रेनिंग ला आलेल्या. मग तिला तेच म्हणलेय म्हणटलं तुझं काय म्हण नाही मला दोन तीन वेळेस म्हणली ना तुमच्यासारख्या तुमसारख्या म्हटलं तुझं काय म्हणय मी येऊ का? तुझ्या बरोबर. म्हणे आहो लहान लहान पत्र घेऊन सुद्धा म्हणे दोन तीन लेडीज होत्या म्हणे तिथं.
अच्छा! नाही काही भरपूर जन
हम्म आणि कस हो या सिटीतल्या लेडीजला काय काम नाही काही नाही रिकामा वेळ भरपूर राहतो आणि त्या राहता जास्त, पाहिजे असं काहीतरी कामा बसायचंच नाही.
बसायचं आणि काहीतरी केलंच पाहिजे बसून पण काय उपयोग नाही.
हा ना. मा
आपलं काय आवरून जात लवकर. तसच झालं प माझी मम्मी ज काही कुठं पाठवत नव्ह. हम्.
काय करावा घरी बसून ते मशीन कामा ना म्हटलं दुखणी लागली मला. काही करावा का काय, बाहेर जावा का काय, मालमणत बागणीतून काढ सगळं.
म्हणलं मी बाग निेंदल पण तुम्ही मला तेवढा पैसे देणार आहे का म्हणलं.
हा मग काय. मग माग नेंदायला काही नाही मस्त निवांत जायचं निेंदून यायचं पैसे द्या
ह.
कोण पुुटपुट करू राहिले.
ही चिट्टू आलेली. वहिनींची पोरगी ये तिची मम्मी तिला सोडणी गेली माझ्याकडे, म ही काय बसली तर मस्त झोपली. ही काय लोळती. हा.
ती काय त्रास नसेल दे ते बसत असल एका
काहीच नाही, काहीच नाही, सांभाळते सगळं ते मांजरीला तर लय जोरात उचलून घेते. इतकी फास्ट पॅक पकडून धरती घाबरत नाही अजिबात एवढी एवढीच आहे. आणि मस्त आता मी फर्ची लोळते मी फर्ची वगैरे पुस ती.
हा.
आणि म मी बसते इथेच. तिच्या मामा ना म्हणती मी झोपते इथच तिच्या मामा झोप टेन्शन नाही तिचं काही, हि तुझी बॅग घेऊन जा. बॅग घेऊन जा तुझी, मग बाकी.
बाळातिनं काय झोपली का काय?
मग झोपली नाही. आज त्यांना दोघांना लवकर आंघोळ वगैरे घालून दिलीय. त्याच्यामुळे तेनी झोपून घेतलेय मस्त.
हम्म.
म्हटलं जो झोप म्हटलं, आओ काल लय उशीर झाला. हा इकडची एंट्री त्यांची.
म्हणजे आत्ताशी सोडलं का घरी त्यांना?
नाही हो सोडलेलं कधीच होतं सगळं कधीच के झालेलं होतं सर्व. पण नंतर लेट हा नाही रील पण झाली होती पण पोस्ट लेट केली डायरेक्ट.
हा हां
त्याच्यामुळ मग लेटच पोस्ट केल्यामुळे म्हटले जाऊ द्या. आणि त आठव्या महिन्यातच झालं होतं ना तीला आता महिन्यात सांगितलेलं होत म आता म्हणशील नववा महिना पण एक महिना पूर्ण झाला हो म्हणजे पूर्ण होईल ना. मग तिने आता तशी पोस्ट केली.
त्यांनी मग बहुतेक असं सांगितलेलं नसेल कोणाला जास्त.
नाही कळलं होत फोटो वगैरे टाकले होते इन्स्टाला.
हां
बाळाचा वैगेरे ना तर बाळ पण काचेतच होत ना.
हा किती दिवस ठेवलेलं होतं बाळाला?
होत ते चांगलं पाच सहा दिवस तरी. म्हणजे तिच्यापासन लांब होत ती इकडच्या हॉस्पिटलला होती. आणि बाळ इकडे द्वारकेकडे होत बाळांच्या हॉस्पिटलमध्ये त्याला ठेवलेलं होत त्याच्यामुळ मग जेव्हा ला आजचा दिवस होता तेव्हा तीला भेटायला नेलं होतं मग त्यांनी. डॉक्टर.
हम्म हम्म ते काय हाताळायचंय नसेल बाळाला घरी आल्यावरही बी.
हा काहीच नव्हतं जास्त हे करायचं इन्फेक्शनच. त्याच्यामुळेच तर मग
काळजीच घ्यावी लागत या होते.
हम्म त्याच्या मुळ मग ती म्हणे नकोच लगेच टाकायला नाही का.
हम्म
सऱ्यानंतरच टाकू काय दर्शन नेहमीच करेल हो. कुठं कुठं आता झालं होत आता मग नाही ना.
नाही का आता.
नाही
आताच येऊन गेल्यात
आत्ताच येऊन गेल्यात त्याचामुळे मला काय पाठवणार नाही त्या.
हा आता काय काम सुरू होतील तुमच्या मम्मीन त्यांच्या माळ्यातले.
काम म्हणून तर ते ते काय जेवण करत भांडे वगैरे घसून काढते मी सगळं फरची पुसते. त्या जेवण करता हात धुतात लगेच जाता.
तुमच्याकड काय काय काम राहतं मग.
सकाळी फरची हे बाथरूम वगैरे सगळे धुवायचे. बेसिंग सगळं धुवायचं त्याच्यानंतर मग बा वाढून दयायच सगळ्या भां नंतर भांडे घासायचे फरची पुसायची. धुनं असल तर धुनं काडून आणायचं दुपारी तीन वाजले की चहा ठेवायचा घर झाडायचे परत पाच ला पीठ मळायचं भात घालायच. चुलं पेटवायच पोळ्या करू लागायच्या मग एक जण भाजी टाक दिवा लावायचा वाढून द्यायचं परत सगळ्यांचे आतरून टाकायचे. एवढ काम?
बरेच काम करता हो मंग तुम्ही.
मग ते कामा मम्मी तर म एक मधली काहीच काम नाही बघती मम्मीला काय फक्त एक सकाळी धुनं धुवायचं असतं तेवढं ती वाळत घालती ती. मोठी मम्मी वाळत करते मोठी मम्मी भाजी करते माई पोळा करते तीघे. डायरेक्ट नंतरच त्या मळ्यात निघून जातं आणि संध्याकाळी आल्यावर जण भाजी टाकते एकजण मी मम्मी किंवा मी पोळ्याला लाटवून देते मी भासते बस. संध्याकाळी भाडे घासते
काही डबे वगैरे नेत असतील ना
दुपारचं जेवण नाहीच आमच्याकडे
नाही
दुपारी तीन चार तास संध्याकाळीच दुपारी नाही काय राहत हा खरं जवळच येतं त्या दुपारी चहापाहाला घरी
हा हा
हम्म
बरं घ्या म्हणा माझ्या मारून मी हाय म्हणा तोपर्यंत
तरी त्यांना किंमत नाही.
हा मग सून बाई आल्यावर मग कळलं मग सुन नाही नाही सुनाच्या पुढं पुढं करतील मग त्या.
हा
थांबा मीच करते परत
बरं ठीक आहे करा